हमम.
आवाज येतोय का?
येतोय.
हम काय आवरल का काम?
आवरलं साड्या घेतल्या करून जेवण नाही अजून
हम आता काय माळवं चालूय आहेत का नाही?
नाही काय अजून झेंडू चालू व्हायचाय हं.
अहहह.
झेंडू आता चालू होईल अ कधी ऑगस्ट ला. गणप गौरी गणपतीला चालू होईल.
हो हो हो.
वांग्याचं होतं ते काढून टाकलं.
झेंडू किती लावलाय?
वीस गुंठाये.
हो
हम्म त्याच पण पहिल्यांदा काहीत ते हे करायला लागत ते वाटत पहिल्या कळ्यात तोडून टाकायच्या हा
मग त्यापेक्षा गलंंड करशिला का नाय गलंड चांगलं उलट झेंडूपेक्षा
गलांडा केला होता त्याला ते मध्ये मध्ये चा काही हे नसतेल. फुलंच फुल नाहीत ग व्यवस्थित.
त्याला जरा औषध बिवषध मारायला लागते थ्रिपस आलं कि ते वाकडे तिकड फुल येतात ग जरा ते
कसं आणि ह्याला पण कसं झेंडूला पण कसं करपा रोग आला की ते सगळं करपतच जात.
जाते ह ह ह नाही अजून तर चांगली आहे ती.
हम्म हम.
ते आता जो आता कळ्या पहिल्या लागलेल्या ते तोडायच्या.
पाऊस चालू झाला आणि हे झालं क नाही मग ते तस होतय ग.
हम्म.
तसं आणि झेंडूच कस लय लय दिवस टिकत नाही झेंडूच
अह गलंंड जास्त दिवस असतो काय?
गलांडा एक आठ नऊ महिने तर कमीत कमी टिकतो नाही वातावरण क्लिअर आणि औषध पाण्याचा भर असला क नाही गलांड चांगला टिकतोया.
हं.. हं... हं.
आणि आता दर ए मार्केटला... मिरजेला आता किती ऐंशी नव हां
हां... हां
तुम्ही कुठं होतास का मिरजेला जात्यात?
अजून चालू व्हायचेत, तर पहिलं होती गलांड्याची ती... तासगावलाच घालत होतो
हुं... म्हणजे तुम्ही हार वाल्याच्याकडं... हे करताय काय?
हा... देत होतो गं... हा त्या सुगंध काय हाय की
हंहं... हंहं... हंहं
तर मग त्याच्या... ते गलांडं होतं त्यावेळेला होतं
हां हां
आता झेंडवाला कुठं मार्केटला घालवते का गाड्या येतेत कि इथं मार्केटला... ज... गुलाबाचे फुलं... तेन न्यायला... हुं मुंबई मार्केट
त्येला माल... माल पण तसा लागतोय क्वालिटीचा, मुंबईला
होय
आणि... भरपूर लागतंय त्येला
हम्म... इथं हायेत बाई... गुलाबाचे तेण... भरपूर हे ऐत म्हणजे मार्केटला जाणारे
हुंहुं... हुं. आमच्यात पण, आता काय... डोळ भरायला हे आलंय... थो... निम्म आलंय... निम्म अजून यायचंय
हं
ते काय... डोळं तर काय स्वस्त ए... आठशे रुपयेचे हेत तुकडा होय... अन त्यांचा पगार अन वेगळाच त्या माणसांचा
होय
ते म्हटले... आमचा पगार पंधरा हजार... आणि डोळं पंधरा हजार... तीस हजार रुपये खर्च येईल म्हटले, आणि जेव जेवण, नाश्ता आपणच द्यायचा, त्ये माणसाना
होय... हम्म... कितीला परवडायचं ह्य
मग ते... मग आता म्हणा लागलेत... काढून, टाकून... सर्व ऊस करतो म्हणून दा गुंठेच ठेवतो... हम्म
हुं... हुं
आता डोळं पण
होय.
म्हणताना मग कुठं
हुंहुं... हुं.
मग आणि
राहू दे... काढून... दुसरं काहीतरी केलेलं बरं
हां हुं हुं चालतंय की शे गेलायच तो आता तोवर आवरून घेतलं घरातलं.
आता किती वाजता येतो य शोव.
बारा वाजता. बाराला सुटत्या बारा सव्वा बारापर्यंत येतोय घरात.
म्ह प्रस्तत
हा.
न आग म्हटली होती ना माग.
होय पण त्यांना टीचिंग एक्सपिरियन्स पाहिजे ग.
हा हा ह आता ते अंगणवाडीचं काही तर हे चालू आहेत. ग भरती चालूयत की त्याला काय बारावी पास अस
स मदतनीस आणि सेविका. होयना.
होय.
किती तारखेपर्यंत आहे तेे.
ते बहुते ती जुलैपर्यंत काहीत राहाय बघ.
बरबर बर त बघती ते ह ह.
कणा कोणा कुणाला आता विचारायचं असते.
ते ह्याच्यातच विचारलं पाहिजे कॅपे मध्ये नेट कॅपे मध्ये.
हा विचारून बघते चालू आहे बहुतेक आता.
हम.
म्हणजे कुणी मी मोबाईलवरच बघितलेलं.
सांगली जिल्ह्याच हाय हाय चालू हाय असं मी पण बघितलं होतं.
हा तेच की.
आणि त्याला काही परीक्षा तेण पण नसते त्या‌.
नाही परीक्षा डायरेक्ट आता आमच्या इथली मुलगी लागली बघ मदतनिस. नाम म्हंटली. आठ हजार पेमेंट असते आणि भत्ता पण मिळतोय म्हंटली चार हजार का काही.
हा हां हां.
असं बारा हजार बारा हजार म्हंटली हे मिळते. भत्ता जरा पुढं मागं होतोय म्हंटली.
हम.
पण पेमेंट होत म्हंटली तारखेची. तारखेला हा तेच की.
तमुळेळ.
येथून. मा-माझ्या संघ म्हण -म्हणजे तिथं त्यांच्या तिकडं भरल्या ना कवटेमकाळ तालुक्यात बायका. तर म्हंटले आम्ही तिघी जण आहे त्या अंगणवाडीवर. ती एकक्तर म्हंटली माझ्यापेक्षा जास्त मेसेज झालेले पोरगीन म्हंटली. मदतनीसच.
त्यातन पोस्ट वाढत जातात ना डायरेक्ट आपल्याला पोस्ट मिळत नाही.
हा.
मग असं करून.
मग आधी प मदत नसच घ्यायचं म्हंटली परत मग म्हंटली. अ डायरेक्ट मग ते पर्वेक्षक म्हणून मोठा असते की, अग म्हणजे तपासणी वगैरे करायला येत का तसला. फॉर्म भरला तरी मग चालतोय मग.
सुपरवायझर आणि असे डायरेक्टप सूप परवाय जर ला आपल्यातली घेत नाहीत फॉर्म भरून बघितलं ना तर घेत नाहीत.
म्हणूनच म्हंटली पहिला मदत निसतच भरायचं म्हंटली. आणि परत मग सुपरवायझरचा- शिक्षिकेचा भरायचं नाही मग म्हंटले.
हम्म
मग डायरेक्ट सुपरवायझरचाच मी आता तसच करणार आहे मला म्हटले.
हम्म -हम्म अ त्या आमच्यात पण आहेत का नाही आजींच्या बहिणीची सून हाय
हा
पण पहिला अस मदतनिसच होत्या, परत आता त्या शिक्षका आहेत्या आणि दोन महिन्यान आ तेचं सुपरवायझर म्हणून हे होणार
मग त्यांना विचार की त्यांना, त्यांना विचार की चालूय- बिलय का?
क हे का बरं -बरं सांगली जिल्ह्याच विचारून बघते. त्यांना, हाय नंबर तेंच
हा-हा म्हणजे कसं काय बायचान्स लागल- लागलं तर लागलं हा काय काय लागतय
हम्म
आणि त्या पहिल्या परीक्षा असायच्या आता परीक्ष
आता परीक्षा नाहीत्या मेरिट वर लागतय- घेतेत वाटत.
म ती म्हंटली बारावीला कायतर साठ कायतर टक्के लागतय वाटत.
हा
आणि जास्त मग शिक्षण असलं तर मग जरा कमी आहे अस काहीतर हाय वाटतं.
हं हम्म
मग बघायचं भरून आपलं काय मिळा
कशावका भरणा हा पदवीवर भरू देेती नाहीेत मग ह्याच्यावर -दहावी व बारावी
हा तेच की
चालतय बघती विचारून त्यांला हा
आणि सरकारी लागलं तर काही आपलं मदतनीस म्हणून का लागना.
लागना. आणि आता कुठं मदतनीसवाल्याच शिकवायला पण घेत्यात.
होय-हो
त्या शिकवतेत्या.
होय शिक्षक कुठं त्यांना दुसरीेच काम जास्त असत्याती. त्यामुंळ ते हेच चांगलं ना.
हम्म-हम्म बघते मी ते काकींनाच फोन करून विचारून
त्यांच्याकडंन सगळी माहिती घे.
हम्म
मी ऐकलय म्हणायचं अ ब -चालूय वाटतं फॉर्म भरायचं.
हम्म -हम्म
मग हायका चालू.. अ म्हणायचं. आणि काय- काय लागतय असं विचार त्यांना
तेंच लय जून आहे खरं त्या जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाल आहे त्यात.
तेंचा असू दे पण त्यांना माहित ती असते ना जागा भर -जागा भरायच्या चालूयेत तेन असं
चालतय की बघते त्यांना फोन करून
हा तेवढंच मग आपलं आपल्याला तर हे होईल.
होयच की आणि जवळच्या जवळ आहेत ना आमच्या इथे पण अंगणवाड्या हायत्या अ दोन, चार आहेत त्याच्यावरती आली तर रिटायरमेंट व्हायला बायका
हम्म- हम्म मग तेच की म्हणूनच आपलं आधिच
गेल्या वेळेला पण माहिती होत म्हणजे कसं झालं लास्टच दोन दिवस राहिलं होतं तवर माहित मंग माहिती झालं मग ते कायतरी त्याच ही दाखला त्यानं वेगळांच काढायला लागत होता ना आणि त्यावेळी माझं नव्हतं पण नाय आधार कार्ड तेनं
हा म्हणूनच आता लवकरच चौकशी कर
हा आणि भरून
आणि भरून टाक काय होईल ते होईल
होईल ते होईल बाय चान्स सारखं भरत राहयाचं म
हा तेचं की नायतर म नर्सिंग विरसिंगच पण केलंस तरी चाल ते आता काय शिव मोठा झालाय.
होय की मला ते स इचलकंरची होती ना तिनं फोनवर सांगितलं नर्सिंगच ती सगळी माहिती सांगितल्या
हा हा हा हा तेच की करत राहयाचं ग काय भ भेटलं